येतय तुम्हाला हा हा मला पण आला आता व्यवस्थित.
हा कधी कधी प्रॉब्लेम होतो आवाज येत नाही व्यवस्थित आता येतोय.
हो आता येतय.
झालं चहा वगैरे?
नाय आता थोड्या वेळनी करेल.
हम् हम आच्छा. नाही मला पण शक्यतो चहा घेतलाच पाहिजे असं काही नसतं सासूबाई बोलतात. त्या वोलतात ठीक्.
मी पण अ डेली नाही घेत कधीतरीच घेते ऍ ऍसिलीटीचा प्रॉब प्रॉब्लेमना.
हो ऍसिडिटी असेल तर चहा घेऊच नये.
हो ऍसिडिटी भरपूर आहे मला. त्याच्यामुळे मी अवॉइडच करते चहा जास्त नाही घेत कधीतरी तलब लागते म्हणून घेते.
हम हम हम हम हम हं. ऍसिडिटी आसेल तर मग अ जेवतानी पाणी पिता तुम्ही?
पहिल् प्यायची जेव असं जेवता जेवता एक दोन घोट अशे पाणी प्यायची ना भरपूर.
हां हा कारण ऍसिडिटी असेल ना तर मग जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायचं जेवणा मध्ये किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी नसतं प्यायचं.
हो. ते मला नंतर डॉक्टर बोलले मी नंतर डॉक्टरकडे गेले होते ना ऍसलीटी झाली होती भरपूर म्हणून त्यावेळेस ते डॉक्टर बोलले की जेवणाच्या आर्धा तास आधी जेवणाच्या आर्धा तास नंतर पाणी नाही प्यायचं ठसका वगैरे लागला तर, एकात दोन घोट प्यायचे. पण जास्त पाणी नाही प्यायचं बोलते.
तेच ना, आपल्याकडे काय काय होतं बरेच जण, तांब्या भरून घेतात जेवायला. आणि मग जेवन झालं की लगे, ताटात हात धुवून पटकन पाणी पिऊन घेतात सगळं. पण ते काय डायजेशन व्यवस्थित होत नाही, ऍसिडिटी अजून वाढते.
हो हो तेच बरोबर आहे. ते मला कळल्यापासून मग मी ते तस करते. आता नाही आता जरा कमी झाले.
आणि झोप पण पुरे शा प्रमाणात घ्यायची असते. ऍसिडिटी असेल तर
हो दुपारी अति झूप घेतली ना, त्याच्यानी पण त्रास होतो.
हा दुपारच्या झोपेने तर अजून ऍसिडिटी वाढते.
हो ओ.
रात्रीची म्हणजे पूर्वीचे लोक कशी नऊ वाजता झोपून जायची? आणि सकाळी पाच वास्था उठायचे आता आपल्याकडनं काय ते शक्य होत नाईये. बरोबर ना, आपल्याला जो पहिलंच राहत रात्री एवढा उशीर होतो, परत सकाळी एवढं लवकर जाग येत नाही मग
पण जर आपण लवकर झोपलो ना, तर लवकर जाग येते पण आपल्याला झोप झोपायलाच लेट होतो, म्हटल्यावर मग लवकर कसं उठणार? शक्य नाही ते.
हम् हम. तेच आता मी गावाकडे म्हणजे मम्मीकडे, गेली ना माझ्या आईकडे. तर ते कसे अ खेडेगावात राहता, मग तिकडे सगळं लवकर आटपत. जेवन सात वाज ता होत. मग ते आठ वाजेपर्यंत गप्पा वगैरे मारतात. साडेआठ नऊ पर्यंत सगळे झोपूण जातात. सकाळी पुन्हा पाच साडेपाच ला उठता आणि मग त्यांचं सगळं फ्रेश चालतं रुटीन मग मला तिकडे गेलं की, तशी सवय होते इकड आल. ले की, मग इकडे कस जॉब ला जाणार ए लेट कोणी आलं कधी काय? तर ते सगळं जेवण लेट, सगळं लेट लेट होत जातं, मग अकरा साडे अकरा वाजता झोपणार सकाळी कधी लवकर उठणार ना? जागच येत नाही लवकर.
हो अ.
त्याच्याने मग रुटीन बीघडतं.
आणि लेट झोपलं, लवकर उठलं, तरी त्रास होत.
हो मग झोप पूर्ण नाई होत ना आसं म्हणतात. आठ तास झोप पाहिजे, माणसाच्या शरीराला पण ती मिळत नाही ना आपल्याला
हो ना, आजकालच्या लाईफस्टाईल मुळे थोडं हेच झालंय आपलं
हम्म.
जॉबला जाण बिना त्याच्यामुळे कस आपण जरी नसलो, तरी आपल्या घरातल्यासाठी ते डबा वगैरे बनवण्यासाठी ते आपल्याला उठावं लागतंच.
आणि ते लेट आले की मग लेट अ जेवण करता लेट, सगळं आवरत मग ते सगळ. शहरामधलं सगळंच उलट चालतं.
हो आता मी माझ लग्नाच्या आधी अं माझे पप्पा किती पहाटे चार ला उठायचे, त्यांना पाच ला घरातून निघायचं असत. ट्रेन असायची, तर त्याच्यामुळे आम्हाला सवय लावली होती, की लव कर झोपायच, आठ नऊ ला झोपायच. सात सात सात आठ पर्यंत जेवण आवरायचं, साडेआठ नऊ पर्यंत झोपायचं, तर मला ती सवय लागून गेली होती. मग त्यामुळे आपण सकाळी पाच सहा ला आरामात उठतो त्यावेळेस पाणी पण ये ग त्यावेळेस माझे एकदम व्यवस् स्थित होत मला काही प्रॉब्लेम नव्हता ऍसिडिटीचा वगेरे काहीच नाही. लग्न झाल्यानंतर न सगळं चेंज व्हय झोपायलाच लेट व्हायचा रात्रीचे अकरा साडे अकरा व्हायचे. परत सकाळी लवकर उठा झोप पूर्ण नाही. मग ना ऍसिडिटी झाली असं झालं.
हो तेच होत आणि कधी कधी काय होत ना वेळेत जेवलं नाय का आता तुम्हाला सप अ समजा सवय असेल दररोज संध्याकाळी साडेसात ला जेवण्याची आणि इकडं आल्यावर तुम्हाला दहा वाजत असेल जेवायला तर मग ते त्याच्या पण एसिडिटी होते काही भूक लागली आणि त्याच वेळेला खायला मिळालं ना तर मग ते त्रास नाही होत. भूक लागून खूप वेळ झाला आणि मग आपण जेवण केलं की त्रास होतो त्याचा
हो! माझं तर डायरेक्ट बाहेरच येतं.
हो ना!
हम्म!
माझा भावाला पण एसिडिटीचा त्रास आधी सुरवातीला होता नंतर ना नंतर त्रास झाला त्याला म्हणजे तो बाहेर शिकायला होता ना तर तिकडे कसं खाण पिण वेळेवर नव्हत मिळत मग कधी कधी सका त्याचे जेवण ते एक दीड वाजता किंवा कधी दोन पण वाजायचे मग त्याच्याने एसिडिटी वाढून वाढून अल्सर झाला होता आणि एक दीड महिना त्याला ॲडमिट म्हणजे चार पाच दिवस ॲडमिट करायचे परत घरी आणायचे परत त्रास व्हायचा परत ऍडमिट करायच खूप त्रास झाला होता बरं ऍसिडिटी सोपी नसते
हो सोपी नसते. डेंक खूप झाले तर त्याचा आपल्यालाच परिणाम होतो.
आतून म्हणजे ते आतडे ना सोलतात जसं तोंड तोंडाला छाले पडतात ना मधून तसे पोटाच्या आतड्यांना पण छाले पडतात. एसिडीटी खूप वाढल्यावरती
हो!
त्याला तसच झालं होतं मग
आणि ते आपल्याला लवकर कळत नाही खूप त्रास झाल्यावर आपल्याला समज त की अरे आपल्याला हे झाल्याल लगेच कुठल्या गोष्टी समजतच नाही झाल्यावर व्हय ना.
हो तेच ना!
ते पण एक आहे!
ते आपण मग आपले जे रुटीन असतात ना डेलीच त्याच्यातच व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे कारण मग आपण त्याच्यावरून अँटसिड वगैरे घेतलं ना एसिडिटीला तर त्याचाही उलटा परिणाम होत अजून आपल्या बॉडीवर
हो जास्त गोळ्या वगेरे खाल्ल्या तरी होतो. त्रास! ते आपण आपल्या ह्याच्यानुसारच वेळेवर खाल्लं पिलं तर काही त्रास होत नाही टाइमाव झोपायचं खायचं प्यायच काय प्रॉब्लेम नाही.
म्हणजे आपलं शरीर जास्त मा ते तसच केलं पाहिजे शरीर जर म्हणत मला नऊ वाजता झोपायच तर झु ते जर म्हणतय मला सात वाजता जेवायला द्या तर जेवायला द्या पण आपल्याकडनं म्हणजे लेडीजच्या बाबतीत तसं होत नाही. माणसांचं होऊ शकत एक वेळेस. कि ते बोलले की, मला झोप आली. मी झोपतो. ते झोपून घेऊ शक ता. पण आपलं नाही ना, काम पडलीयेत. कामं होऊ देत. सगळं होऊ दे. आवरू दे. मग झोपू किंवा भूक जरी लागली तरी नाही. आधी टिफिन द्यायचाय. आधी हे आवरायचं. आधी हे आवरायचंय. मग आपण खाऊ. मग त्याच्याने आपलं हेच होतं. लग्न होत नाही. आई वडिलांकडे असतो, तोवर सगळं व्यवस्थित चालतं. लग्न होऊन दुसरीकडे आलो की, मग सगळं बिघडून जातं. नाही का.
सगळा शेड्यूलच बिघडतो.
हम्म. म्हणजे बिघडत, म्हणजे आपण काय करतो ना, जबाबदाऱ्या
आपल्याकडे लक्ष नाही देसत.
तेच ना. जबाबदाऱ्या घेता -घेता स्वतःला विसरूनच जातो, म्हणजे.
हो. स्वतःकडे आपलं, आपण लक्षच नाही देत. खाण्यापिण्याचे जाऊ दे. आ नंतर करू, पहिला हे काम करू दे. मग नंतर खाऊ. पहिलं हे करू दे नंतर का. असं करत -करत लेट होऊन जातं.
माझ ना, ऍक्च्युली हे दुर्लक्ष झालं. त्याच्यावरच उ म्हणजे का पर परीणाम झाला. कि मी लग्नाच्या अगोदर एकदम व्यवस्थित अ तब्येत होती. बारीक नाही, जास्त जाड नाही. जास्त हं, बरोबर. त्याच्यानंतर आता बाळ झालं. प्रेग्नं -प्रेग्नन्सी मध्ये वाढलं होतं. पण, त्याच्यानंतर मी, परत कमी झालं मग. आता परत काय झालं? जॉब सुरू केला आणि आणि बाळपण मागे आणि सगळंच तर वेळेवर झोप नाही होत. वेळेवर खाण पण नाही होत. आणि स्ट्रेस याच्यामुळे ना, वजन वाढत चाललंय. हार्मोन्स इम्बॅलन्स झाले. डॉक्टरांकडे जाऊन आलं तर ते बोलले तुम्ही वेळेत झोप घ्या. वेळेत जेवण करा. स्ट्रेस कमी करा. आता दोन्हाय दोन्ही मॅनेज नाही होते. शेवटी मी माग महिन्यात जॉब सोडून दिलं. म्हटले जाऊ दे, काय ते चार पैसे कमवणे पे कमवण्याच्या नादात आपण आपले बाळाकडे पण लक्ष नाही आणि शरीराकडे पण लक्ष नाही होत.
हो.
मग ते दिलं. आता काय, एक्सरसाइज वगैरे चालू केली. सकाळी थोडं वॉकिंगला जाती. मग, बघू आता.
हम्म. घरी असले की, आपल्याला मा आपल्याकडे वेळ देता येत तो थोडाफार. पण जॉब असेल तर मग दोन्ही, नाही करता येत आपल्याला.
ह. आणि कसय ना, जॉब करतानी घरचे पण तितके सपोर्टिंग पाहिजे की, तू जाते तर मग, मी हे बघते ते बघते. आहे पण, सपोर्ट नाही ना करत. असं होतं.
हम्म, हम्. तेच.
तुम्ही नाही कधी ट्राय केलं, जॉबच.
मी आधी, लग्नाच्या आधी जात होते.
हम्, हम्.
लग्न झाल्यावर नाही केलं
बाळ आहे का छोट
मग ते हे कार्यच करते आता मग घरी बसून पण कंटाळा येतो ना
कंटाळा येतो मग मी पण म्हणूनच म्हटलं की रिकामा बसण्यापेक्षा कायतरी बघू
हॅलो
हा आवाज येतोय
हा येतो येतो ठेवते आता मग नंतर करते फोन हा